म्हणलं बा या्यालाही संच्या कर त्या. तर तिकडे बोललं आम्ही एका बाजूला येग पडलो म्हल.
मामी आहे आपण ह स नाचू. आम्ही आतून कसं नाचू मी नाही नाचत मग गायत्रीला आणि तिलाच नाचायला सांगते. मी व्हिडिओ काढल राते.
होळीच्या दिवशी मी भात नाही हो होळीच्या दिवशी सगळेच होतेतो मी.
हा होळीचा दिवशी आमचा बेत.
भारी हा धुलिवंदांच्या दिवशी.
हा त्या वाघण नाचल त्याकी काही नाही म्हणलं शिक्षि इकडं खाली होय ह नाही ना. नाही ना तू हो हिना कोणी कडच्या कुणीकडे जाऊ नको.
बच्च्या पार्टी खेळतातना.
काही पण ए ए ए. एन्जॉय करताना. जाऊ दया. काही काय वेळ असला का मग करतो.
मग आपण काय दुसरं खेळ्यात काय एन्जॉय होतं दुसरं काय होतं खेळत सांगा बरं.
का बाई. चले.
खेड्यात नाही खेड्यात नाही होत ना काहीच.
ह तेच तर भानगड आहे.
खेड्यात दुसरं काय राहतं करा का इ लोक लावत होत्या आडव चालू देत नाही उभं चालू देत नाही.
आणि प आपल्याला करायच्या पहिले आपल्याला त्यांचा प्रश्न पडतो.
धाक पडतो बाई नाव ठेवीन तेच. नाही आपल्या आपल्या या आपल्या मनातला करून घ्यायचं कोणात काही पाहायचं नाही.
ह.
मग काय करते.
का नाही लाईट बंद कर राले काही फॅन चालू करूहि अरे फॅन बंद झाला भैया.
एवढं गोंधळ घालते का तुम्ही बोलत नाही म्हणून तुम्हाला घाबरत नाही वाटत ते.
बर. शारदा त बसेल ती पोरगी लह आणि बारकी तिची. मा तीन पोर सोहम ऋतुच्या लोंढे. हा इकडून एक. पलंग टा केले तिकडून एक पलंग टा केले मधी खुर्च्या आहे. मग काही तार नाही.
तरी मोकळ ग. त्यांना जर तुमचं आणखीन मोठं घर असतं तर आणखीन त्यानी तुम्हाला दावडू चालू केला असत. जास्त मोठा असत तर मग त्यांची मज्जा लागली असती.
हो.
हम्म तुम्ही कटलेरीचं नाही ठेवेल का आता. काऊ बरं होत ना घर.
तसच पडून राहीन परत आता डिसेंबर पासून परत सुरू हेईल.
हा पापडचं यंदा काही उडधाच चाल. उडद्याच लवकर चालूच केलं नाही काय तुम्ही नंतर मग.
हो होतत मी माझ्याकडून इतकं लोड येऊन जातो.
कुरडायच जास्त के
कुरडया आहे दुपारी पापड आणि ते रात्री मग केल्या जात. ते स्वयंपाक बी करायचा घरात बी पाहायचं.
तांदळाचे पापडे गेलेत मग दुपारी.
हा दुपारी तांदळाची याचे कर त्याचे कर ते बी अजून अर्धि गोणी पीठ पडेले लोकांचे पण दळाप पंधरा जणांची पीठं पडेली.
बापरे मग ओ आता.
जाऊदे सांगितलं त्यात काय कोण नाही बोलत त्याला आता पाऊसच पाडला मी काय करू त्याला
हा हो
आणि आता करा वाटत नाही. जे ते सीझन मध्येच करा वाटतं.
नाही नाही मग ऊन पडल्यावर काय मग काय काही म्हणत नसेल तर जाऊ मग
एक जाऊ दया पात
कुरडायचं जास्त केलं ना तुम्ही, कुरडायच जास्त केलं तुम्ही
हम्.
घ्यायच्या भाकरी कटून कायच्या
नाही नाही देऊन का लागती एक महिना लताला
तांदूळाची भाकरी चांगली लागते ना आह.
वाका त टीपी दादा कायकी आपल्याला काही मुसलमानाचे, होय का येतय दिला ते काही मा
हाव काय मग आश तेलग्या वाट पल ते टिक लू ते धूत्या का नाही धूत आपण धुवून धावून चकवाळू घालून
पापड बी नाही घ्या तुम्हाला
हा ओ जाऊ त्या काय करत्या नको बी तस बरं आपण पैसे घेतो ना, हा ओ तुम्ही कुरड्याच जास्तच केले यंदा शिजन
नाही जास्तच वाटुदे ती आजीबी वारली ना तर, आम्ही येऊन जाऊन करत होतो.
होओ मर मर बी जास्तच होती ना.
नाही लई मर मर होती. पण कसं काय काय माहिती बाई, आम्हाला काय पावर दिली काही नाही. आम्हाला गोळी नाही का काहीच नाही. का असं म्हणायचो नाही जाऊ. ते बाई लई आता हे झालं ना आता नाही करायचे, अस कधीच तोंडात आलं नाही.
होऊ न पा ताना
ते कसं राहतं पैसा माणसाला गोड लागायाला लागला का माणस
हाआ पैसा यायला लागलाका हाऊ सुटती माणसाला. सगळं चाललं जात मग दुखणं बहान सगळंच लगे गायब.
हम्. त तुम्ही म्हणले असत्या तर असं आपण बोललो असतो का? सथं मा
अ हा
असं बोला बोलला पन्नास मिनिटं बोला तर बोलला असतो की म्हटलं
असच असत बोललो पाच मनिटे भी भेटत नाहीत बी आज बोलू राहिलो गप्प करून पैसा आहे मग आज पैसा
हा असं आहे ना ते.
आजपैसा येलार आहे बोले त्या दिवशी शेतात तोडसो बोलल तर चालता चालता कोण उभं राहिलं. का तुमाला बी काम होत मला घरी यायचं होत.
आहो असं मी बोलत.
असं नाही बोलत भेटल्यावर आता किती दिवसझा मची भेट नाही तरी आपल्या ऐका मीटिंग झाली तरच होती नाहीतर आज कधी भेट झाली का? आशी होत नाही कोणी कोणाच्या घरी जात नाही कोणी बोलत नाही बघ आज पैश्या साठी बोलतोना मग आस राहत ना काय?
आले थे
काही बाई ते बाई दोन दिवसान दुसऱ्या दिवशी बी लावले आम्ही पण काय झालं नंतर पाऊसच नाही पाडला मग आता कोण गेलच नाही बाई. उकरू खाल्ले का काय पाऊस कुठ पाडला होता तेच्यावर?
नाही नाही पाऊसच नाही पडला आज काकू गेल्या होत्या बघायला
हा मग
मला म्हने काल मग बसलेत पण मीे नाही गेले बाई.
पाखरान खाल्ल्या आसन बाई.
ते म्हणे पलीकडच्या साईडला मीरा काकूच्या इकडून काहीच नाही आलं म्हणे बी दिसू राहिलं आणि इकडच्या साईड न आले छोटे छोटे रोप. इकडं ओल होती ना
हा ते बी काय करी न तर पाखर न ते कोरड कोरड्या वावरात लगेच पाखर पाखरं खाऊन घेत्या
हा तिकडं कोरड होत ना म तिकडं नाही आल.
ताईच्या अगोदर ताईच डबल नुकसान झालं त्यांच्या तुरी बी गेल्या
म्हजे मुग, तूरी यातले म्हणा पप्पाला घेऊन जाय काय आईच बी मी सरसकट आलं तर बरं बी वाटतं ना ओ. हा ते अनेकदा माहेर हाव ना आण तरी बी खाले.
हम् मग त्याचनंतर भात दोन दिवस लावले आम्ही नंतर गेलोच नाही काय माहिती मग. परत पाखराणी खाल्लं का काय खाल्लं ते पाहिलच नाही पाऊसच नाही त्याला त मग काय येईल ते.
आओ काकू तेच म्हणे पाऊस नाही त्याच्यावर काही दोन पिशव्या रिकाम्याच लावल्या.
म आम्ही बी दोन बॅगी लावल्या. त्याच्यावर शिप सापकाहीच नाही पडली ना एक दिवस जर पडली असते ना थोडीशी थोडस पाऊस मंग मंग आला असता कारण खालची वल वरचा पाऊस मंग बरोबर होत.
असं तरी पडायला पाहिजे होत तेच्यावर.
हो आज त लई कडक ऊन होतं बाई कस काय पडलं कायी
हा
आशे बी वल्ल तेवढं पाऊस चालवतात लोकाचे बादला उकरून खाल्ले आण आप लं कशी काय येईन ते?
हाव ना मग आज किती ऊन होत?
होत
आता सांगितलेलं आहे बाई आता काय माहीत उद्यापासून थोडा झिमझिम
पंधरा तारखे पर्यंत सांगीत
हा आणि एकवीस तारखेपासून थोडा जोरच सांगितलेलं आहे. म मालाला पण आता गरज हे ना. इकड नाही बाई हे घ गवळ इकड खात्या जरा आमची पण मंग आमच्या तुरी कमी खाल्लेल्या आहे बर का आमच्या नाही खाल्लेलं जास्त
आता पाहायला गेल तर तिकडच का
हा हा तिथंच. त्यात लंगे फक्त असं तोंड थोडस वरच वरच तोंडात नाही उगलेलं. मंग बाकीच मस्त उगेल हे आमच्या पण आम्ही ना, ते औशध लावलं होत गावच्या अगोदरच. मंगल मंग लावल्या होत्या.
यांन तसच लावेल बाई.
त्याईन तसच लावलं लवकर लावलं ना. त्यांनी लवकर बी लावलं मग तिकड ल लवकर खायला आलं ना. ते गवळीकडे लवकरच खाते बई हारनींन ते पाखरं.
हो.
आमचे बैडाकडे ना, बैडाकडे यग बाद नाही पाडलं एक भात.
पाच पाय दोन,
तूरच बादच नाही लावला आम्ही.
हुं मला नाही माहितीये याला पण लावतात.
इकडं खातच ब गव्हा इकडं.
हा बई पाऊस नाही पाडल्यावर खाणारच हे न त्या पाखरांना काय करू शकतो आपण.
नाही तिकडं नाही खात ते बर्डाकडं तिकडं त्यांची पैये नाही क तिकडं
हा.
तिकडे लगे आम्ही तुरीच एक बागबी नही लावलं दोन एकर तूर लावली. पण लगे एक बाद नाही पाडला सगळी उगली अंग काही खाल अंग काहीच खाल्ल बी नाही खाल्लं नाही का काहीच नाही जशी जेवढे, टाकले तेवढे उगले बी आणि खाल्ल बी काहीच नाही. आम्ही लावलच नाही तिकडं.
एक सारख उगल त टेंनशन बी नई येत ना माणसाला.
बई मंग सगळं आबक डबक होऊन जातो ना, सगळं सर सगवट मले येत नाही ना. स सरसगट नाही येत ना माल.
मंदत
आणि सगळं आलं का मंग माल बी त उठतो बरं वाट त माणसला फम लोक काय आता शेताचे कामावरून घेत उघडा पडेल हेत.
पंढरपूरला बी काय लोक गेले बाई.
होवो. ते लईच लोक गेले दिंडीला ते म्हणत्यान दिंडी वापस तर पाऊस ते जवाबदार.
हा ते तेच म्हणताय पंढरपूरच्या याला एकादशीच्या वेळेस
पंढरपूरची दिंडी वापस ईन तेव्हा ते अ चांगला जोरात पाऊस होईल म्हणे.
नारो पैकी शेव लावताय का परत तुम्ही पाव भाजी शेव.
हा हा परत्येक लावते.
म